येतोय आवाज.
हो हो येतोय.
हम्म झालं जेवण?
हो झालं ना.
पाऊस काय म्हणतो?
पाऊस फु जोरात चालू आमच्याकडे.
आमच्याकडे पण.
हम्म आ.
हो रात्रीपासून पाऊस चालू आहे.
हम्म नाशिक नाशिक. मध्ये तर जास्त पूर्ण पूर आलाय ना.
होना नाशिक पूरं आलाय ना.
हम्म.
हम्म.
आत्ता इतकं तर आणखी म्हणजे थांबला होता आत्ता पर.
हो हो परत सुरु झाला इकडे पण परत सुरू झालं. मराठी आवडते.
हो मग मराठी भाषा आपली भाषा आहे.
हो आपली मातृभाषा आहे. ती नाही का आपण. अठ्ठावीस फेब्रुवारीला तो जागतिक मातृभाषा दिवस म्हणून पण साजरा करतो.
हो.
हम्म.
मराठी भाषा म्हणजे म्हणजे चौराजून म्हणून आपण नेेतय. चाळीस फेब्रवला ब करतो.
हो सत्तावीस सॉरी सॉरी सत्तावीस फेब्रुवल मराठी भाषा दिस आणि अठ्ठावीस ला विज्ञान दिवस साजरा करतो.
हा तेच म्हटलं सत्तावीस ला हम्म. मराठी म्हणजे आपल्याला कसं म्हणजे आपली भाषा कशी पण बोलली ना त्याची खूप अर्थ निकता असेल.
हो.
असा म्हणजे आपला तो दिवस साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन म्हणून. हम.
माय बोली.
हो हो ते ना.
हो बोलत तो मराठी चाल तो मराठी.
हम्म.
मण खरच मराठीला म्हणजे कशा प्रकारे वळण त्या त कशा प्रकारे फिरू शकते.
करू शकतो हो, हो नाही आणि त्या दिवशी त्या दिवशी आपण म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठी भाषा भाषेबद्दल सांस्कृतिक कार्यक्रम काव्य वाचन, निबंध स्पर्धा वगैरे. अ म्हणजे त्या मायबोलीच म्हणजे गौरव केला जात नाही का. वेगळे कार्यक्रम ठरवले जात. छोटे छोटे मुलं पण ना त्याचे ते असं काय, काय वेशभूषा घेऊन नाही का. अ कार्यक्रम करता काही भाषण वगैरे असं करता.
हो.
म्हणजे एक जे लेखक होते ना कुसुमाग्रज त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे हा साजरा केला जातो मराठी भाषेचा दिवस. असं.
हो हो.
असं म्हणता हा. तरी म्हणजे हा येतेय का? हॅलो हम्. येत का?
येतोय आता बोला.
हा. तरी म्हणजे कधी हा दिवस आहे ना दोन हजार तेरा पासून साजरा करायला चालू झाले होते बरं का.
आवाज अ मोबाईल लांब ठेवलाय तुम्ही?
नाही जवळच .
पण आवाज खूप कमी येतोय असं याचा एकदम बारीक येतोय.
नाहीया. आला ना आता.
अला ना.
हल ना. येतोय ना? आता खूप जोरात आलाय उद तुझा खूप जोरात येतोय येतय का माझं? येतोय ना? हो नाही. तुझ्या तिकडे आवाज कमी असेल बघ.
हो हो.
हो. एक आपल्या मराठी राज्याची स्थापना आहे ना मराठी भाषेची समजा एक मे एकोण एकोनाविशे साठ रोजी झाली होती.
हो हो.
हम्म.
अजून काय म्हणती? हा बोल ना.
तुमचा आवाज म्हणजे व्यवस्थित येत नाय बरं का थोडा आवाज करा.
हम्म, एकच मिंनट.
बारीक गोंधळलेला आवाज येतोय खूप.
हो, हा येतोय का आता?
नाय थोड जोरात बोला नाय तर आवाज नाय येते एकदम बारीक मला पूर्ण कांन तीथ द्यावा लागतो.
हा अग तुज्या स्पीकरचा आवाज कमी असेल मी खूप जोरात बोलती. हॅलो
माझा आवाज नाईच सगळं व्यवस्थित ए.
कारण मी हेडफोन वर बोलते ना आवाज खूप मोठा आय. हॅलो येतोय का हा येतोय का आता? हम्म, बोलाचं काय म्हणती आज काय स्पेशल होत तुमच काय रेसिपी वगैरे हाय
काय काय?
रेसिपी वगैरे हाय का काय असं?
आपली आपण मातृभाशावरच बोलूया आपल्या.
हो हो हो हो हा बोल ना हम्म. मराठीत मराठी विषया मध्ये पण मराठी आता सध्या तरी म्हणजे इंग्लिश च निगालय जास्त नाय का आधी मराठी खूप असायच. आपण म्हणजे मराठीतूनच शिकलो नाय का.
हो तुमच्याकडे रेंज कमी हाय का?
नाय ग फुल रेंज ए.
आवाज का बर येत नाय मी म्हणजे? नाय मी ज आता सगळे कॉल हॅलो हॅलो हो येतो पण एकदम बारीक. म्हणजे मला पूर्ण लक्ष तिथंच वेधावं लागतंय असं.
हा का.
हो.
आता आवाज कसा वाढवायच ते नाय माहिती याच्यात. हा तुजा येतोय आता.
हा ठीक ए मी सांगते म माहिती हा.
हो बोल हा.
हो म्हणजे मराठी भाषा जशी आय आप आपल्या मातृभाषेचा गौरव आणि अभिमान व्यक्त करणारा अत्यंत सुंदर विषय आपला नाई का मराठी मातृभाषा आपल्या शालेय अभ्यासाठी पण भाषणासाठी पण परत परिपूर्ण अ म्हणजे आपली मराठी भाषाच ए खर तर आपण इंग्लिशमध्ये पण एवढं फास्ट बोलू शकत एवढं आपण आपल्या मराठी भाषेत सगळ काही व्यक्त करू शकतो हो.
हो हम्म.
आणि म्हणजे माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृत्याची पैजाची जिंके. जे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या मायबोलीचा मराठी भाषेचा गौरव कर ''--'' ताना हे शब्द वापरले ज्या भाषेचे शब्द अमृतालाही मागे टाक ''--'' तात ती माझी मराठी भाषा आहे. ती म्हणजे माझी मातृभाषा आहे नाही का, मराठी भाषेचे. अ म्हणजे महत्त्व आणि समृद्धी पण खूपच आहे मराठी ही केवळ एक. मराठीच भाषा नाही. तर ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि ओळख पण आहे ही भाषा. त्या अतिशय प्राचीन. किंवा समृद्ध आहे. या भाषेला संतांची मोठी परंपरा पण लाभलेली आहे. पल्या मराठी भाषेला संत ज्ञानेश ''--'' वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी पण आपल्या. साहित्याचं जे लिखण केलेलं आहे ते मराठी भाषेतच केलेलं आहे अ ''--'' त्यामुळेच आपल्या साहित्याने मराठीला जन्मानसात आपल्याला पोहोचवलेलं आहे. तसे समर्थ रामदास लोकमान्य टिळ टिळक. सावरकर कवी कुसुमाग्रज. यांसारख्या अनेक महान लेखकांनी पण कवींनी पण मराठी भाषेच. त्याचा वारसा अत्यंत अभिमानाने पुढे आणलेला आहे. माणूस आपल्या म्हणजे आयुष्यात. किती भाषा शिकला आणि प्रगती केली तरी त्याला मातृ भाषेतून. जेवढे उत्तम प्रकारे ज्ञान भेटते किंवा आपले विचार जे एकदम चांगल्या प्रकारे. प्रकारे मांडता येत ते दुसऱ्या. कोणत्याच भाषून येती नाही म्हणजे मराठी भाषा मला तर माझ्या संस ''--'' संस्कृतीशी किंवा मुळाशी जोडून ठेवते घरातील संवाद. सण उत्सव दैनंदिन व्यवहार यांमुळे पण मराठी भाषा. रक्तात आपल्या नसा नसात भिनलेली आहे नाही काय.
हम्म, हो,
हो,
पण आपली भाषा म्हणजे एकदम सोपी नाही का,
हो एकदम सोपी म्हणजे कोणी पण चालत ''--'' चा बोलता जेव्हा आपलं लहान लेकरू जे असत ते सात आठ महिन्याच होत. नाही होत लगेच आई बाबा मामा लगेच बोलायला सुरुवात करू शकत. त हो,
हो हम्म, मराठी भाषा म्हणजे आता कुसुमाग्रह आहे त्यांचा जन्मदिवसच असतो त्या दिवशी. म जास्त मराठी भाषेचा गौरव केला जातं ना. ह ब
म्हणजे आपलं जे युग आहे आता किंवा आपलं जे कर्तव्य आहे आजच्या आधुनिक युगात. काय झालंय इंग्रजीच युग आलेल हे आपल्या मराठी भाषेचे संवर्धन करण. पण आपल्याला तितकंच गरजेचं आहे आपण सर्वांनी मराठी भाषेच. जास्तीत जास्त वापर केला पाहिजे मराठी बोलायला लिह ''--'' लिहायला शिकायला किंवा वाचायला पण आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. दरवर्षी आपण सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस साजरा तर करतोच. पण म्हणजे त्या दिवशी दिवसापासून आपण एक आठवण दिली पाहिजे की नाही. मराठी ही आपली हक्काची भाषा आहे. आपण त्याच्यावर ठामच राहिलं पाहिजे. तशीच ती आपली माय बोललेली मायबोली पण आहे नाही का? तिचे रक्षण करायचं किंवा तिचा विकास करायचा हे आपले आद्य कर्तव्य आहे.
हो.
म्हणजे आपला- आपला आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान पण तितक्याच प्रकारे वाटला गेला पाहिजे.
आपली भाषा दुसऱ्या व्यक्ती जास्त करून त्यांना अवघड वाटते नाही का वेगळ्या अशा ते नाही शिकू शकत वेगळे असे समजा आता अमेरिका वगैरे अे ठिकाणचे वगैरे लोक कास आपण लगेच आपण त्यांचं इंग्लिश थोडं फार क बोलू शकत तो हिंदी पण बोलू शक तो तशी आपली मराठी भाषा कोणी एवढं पटकावून शिकू नाही शकत. आता त्याना अवघड वाटते. प आपल्यामध्ये किती सोपी पेक्षा मराठी किती सोपी आहे. हो लवकर शिकू शकतो ते शिकती नाही म्हणजे ते तरी पण काहीना जमत नाही.
तिची सुरुवात पण किती छान आहे म्हणजे जाऊ आपण शिकायला सुरुवात होते. आई पहिलंच येत आई पहिलंच आपल्या आईपासून सुरुवात करून देते आपली मग आई ईश्वर आपल्या आईची आणि देवाची पहिली चढ आपली ओळख करून देते मग पुढचे शब्द शिकायला सुरुवात करते. म्हणजे ते रचतनी पण एवढी छान रचलेली ना ती. हम्म.
म्हणजे पण खर विचार केला करण्यासारखीच गोष्ट आहे. आजकाल बरेच पालक ते काय करता मुलांना इंग्लिश मिडियमला टाकून देता पण इंग्लिश नाही आपली खरी मा मातृभाषा आपली मराठी मातृभाषा आहे हे प्रत्येक हो आई बाप्पाला पण समजले पाहिजे नाही का.
समजलं पाहिजे हो मग तेच ना उलट सेम इंग्लिश ला टाकले ना मुलं सेमी इंग्लिश ला उलट म्हणजे इंग्लिश पण शिकत मुलं आणि मराठी पण शिक शिकता हे दोन्ही पण लँग्वेज शिकता दोन्ही पण भाषा शिकतात. चालेल मग ठीक आहे हो.
नाही पण आपण आपल्या मराठी भाषेची जाणीव ही चांगल्या प्रकारेच करून दिली पाहिजे नाही का. म्हणजे लहान मुलाला जसं ते चालायला शिकत ना तेव्हा त्याला सांगितलं पाहिजे नाही आपली मराठी